हॅलो
हा आवाज यालाय
हा यालाय बोल की
हम्म आवरल?
होय आवरलय
चहा नाष्टा
झाला की
हा हा माझा पण झाला बघ नाश्ता क नई आता मी मी आणि ह्यांनी दोघंच आहेत त्यांनी पण कामाला गेलत. एकटीच की पोरी गेल्यात सासू कड
तिकडं गेल्यात होय. हा
तिकड गेल चार दिवस नेतो म्हणले म त सुट्ट्या तोपर्यंत
होय.
म काय बहिणी सगळ्या आल्यात
होय आल्यात की
होय मग काय गमत असेल मज्जा
होय मज्जा दंगा दंगा पोरांचा चिल्ली पिल्ली हाईत सगळी
दिवस कसा जातोय समजत नसल हम् तेच म्हटल बघूयात करून तुला तर हा बोल की
हॅलो
हॅलो हा बोला आवाज येईना म स्वयंपाक तेन आवरंला
होय आवरलय
हा हा काय ल्यायच नाय म्हटल्यावरं लाग ह्याचा आवाज
होय करायलाच बाकीचे मी काय कर ना बारक पोरग हाय त्याच्यामुळं
करणार रे
हा काय आता निवांत केलं तरी चालतय
बारा वाजता येत्यात की हे आल्यावर जेवाय लागत लगीच
हा हा
काय नाय हिथं जरा ये आंबोळीचं पीठ घातलेलं रात्री चार आंब अ त्यांना आणि मला आंबोळ्या केलत्या म आता अजून पीठ हाय मग इडली करायची
म
आणि खायच
हा, हा ज्यांचा अगोदर टास्क झालता त्यांचं पेमेंट आल वाटतं.
आलंय?
होय.
व्हय.
मग दिले असतील लगेच. पेमेंट. तुमचा दुसऱ्या दुसऱ्याकडं मध्ये जॉईन नाही वाटत का तुम्ही? माझ्या ग्रुपवर काय येत नाही ते पेमेंटच तेन आलेलं.
हा, हा.
आमच्या ग्रुपवर अजून नाही.
हा.
क काय कोण फोनच उचलायला तयार नाहीत आणि काय करू मग.
होय.
मग स्नेहाचं स्नेहालाच तेवढं पाच वेळा झाल्यात.
झाला?
होय तिझं आणि माझं.
किती?
तिचं काय माहित नाही, तिचं पण कमी झाल्यात वाटतं. तिच्या बहिणीला लाव म्हण ली खरं तिचा पण फोन बंद पडलाय वाटतं.
काय ते?
बहिणीला ग तिज्या
हा, हा.
कर म्हणलेले पण बंद पडलाय वाटतं तिचा पण फोन.
होय.
गीनं टाकल्या वाटतं.
हा.
मग राहू दे म्हणलं आता काय मग आणि आता मग फोन हिला विचारलो, मग ती म्हंटली कार्या ॲप डाउनलोड करायला लाव. कोण ओळ कीच असेल तिला आणि तिला लाव म्हंटली फोन.
होय की मिस्टरना सांग की.
त्यांना चालतंय जेन्स
हा चालतंय की.
ते आमचं त्याने फोनवर बोलल्यावर लै झालं मग.
चालतंय.
कि फोन वर एवढ्या वेळ बोलत्या
लावायच जरा बोलायला.
होय. मग त्याच्या नंबरवर ऍड करायचा अ ऍड ऍड हे करल नसल तर चालत न्हव?
चालतय की चालतय
बघतो आणि कोण हाय एक नंदची पोरगी एक हाय बघतो तिला जाऊन.
हा हा हा कोण पण असं हे फ्रेंड वगैरे अ घराजवळच कोण पण असं
हम्म हम्म होय सांगतो. बहिणीला एक सांगितलय मावशीच्या पोरगीला.
हा हा
जरा बाहेरगावी गेले आल्यावर करतो म्हटले. तिला एक लावायचंय ते काय सोनी उचलना. तिची बहीण हे कर ना म्हणजे असं आता किती वेळा लावून लावून तर लावायचं किंमत नसल्या वानी करायलेत. जाउदे तिकड म्हटलं परत लावायचं नाही बाई. वेळ का नसतोय गावाला बिवाला जायला असतोय का फोन केलं की दोन मिनिट सुद्धा बोलत नाही असं म्हणजे ठेवतीया सांगायच तर बाई नाही तर तुला वेळ मिळाला की लावतो नाही तर काय. आता तुझं पण बारक पोरगच थैरना म्हणजे त्यांना अस कामाची काही गरजच नाही टास्कला आला का विचारलं बघितलं नाही. टास्क आला का विचारलं बघितलं नाही म्हणतीया.
त्यांना गरज नसल.
गरजच नाही म आता काय करायचं? आता कोन मी तर किती वेळा सांगणार आहे तिला सांगितलय बारकी पुरगी आहे बाहेर हे करत नाहीस ते टास्क तर पूर्ण कर म्हणून. ऐकत नाही काय तिजी बहीण काय गारमेंटला जात्या त्यामुळे तिला पण केलं नाही केलं काय हे नाही.
मग तुझं काम कसं चालू हाय?
माझं चालू हाय बग आज द्यायचे आहेत अर्जंट चार आल्यात.
हा
पहिलं शिवाय लागलोय हा संध्याकाळी द्यायचे आहेत चार देवाला जाणार आहेत वाटत. हाय सोड पण शिवायच ते उन्हान कंटाळच याय लागले. पोरी याय नाहीत तोवर भरभर शिवायचं म्हणतोय होईनाच झालय ते.
उन्हाळ्यात नको वाटतय गरम होतय ग लय.
होय गरमी होतीया.
म
मग पोरग तेन हाय बर.
होय हाय बर हाय.
हम्म हम्म
आवरलेलं नाही जेवण.
आणि काय मग प्रवास
झाला की चांगला.
हम् हम्
आवरलं जेवण?
जेवन नाही अजून तेच की इडली करायचं ते काय जेवणाच काही नाही काल भाकरी केल्या तशाच टाकून दिलो ग आता.
हम् हम्
हे उन्हानं जास्त जेवन पन जात नाही.
नाही ना थोय
जेवणाचा टाइमिंग गेलं की जेवण जात नाही म
नाही होय.
पुढचे सात तास तर वगैरे आणलं
हा हा
मग आता ते दोन कटिंग काय?
तिघी पण हा, हा राहत्यात काय?
राहत्यात.
हं.
ची आजी लाड करतेया जास्त. राहत्यात.
आता जरा समजू दे की, त्यासनी पण मी कसं करतोय घरात. आता समजालय की.
होय.
अं म्हणत्यात ना पोरींच्या बरोबर कशी करतीस?
हम्म.
लई फुगत्यात ग.
होय.
एकापेक्षा एक आमची मम्मी पण म्हणालती कशी करत्यास ग बाई पोरीसनी घेऊन म्हणून असं, मग आता काय रुसत्यात, फुगत्यात ते आमचं बारक तर रुसून कुठं पण जाऊन बसत्या बघ.
हं. ली की सवय मग.
होय जर ट्रिपला पण गेलेलो तेव्हा पण तशीच की बाई. तेव्हा पण अशीच दमवालती. ते ब्रेसलेटसाठी पण दमवली एवढं आणि अ ते बीचवर गेल्यावर पण तसच बघ. तर जरा पोरग्यान त्या त्यांच्या मित्राच्या पोरग्यान अंगावर वाळू टाकला म्हणून क रुसून गेली बघ ते बीच च्या पाक ते कब तुमच्या घरापासून ते दर्ग्यापर्यंत गेली असेल बघ रुसून. असली हाय ती बारकी. लई अगाव आहे आणि ते ब्रेसलेट तिथं महाग एक अ ते
होय.
ते ब्रेसलेटसाठी एक रडून, रडून, रडून कुठ फिरून दे ना काही नाही.
हम्म.
असल मग
मग आता मी तुला वेळ जसा मिळेल तस करतो.
हा कर की चालतंय मला काय असतय सोड वेळ.
हम्म. पोरं घेतात ग मोबाईल संपवून ठेवत्यात बॅलेन्स.
हो आमच्या पण नाहीत माझं काय संपत नाही सोड दिवस रात्र चालू ठेवलं तरी संपत नाही माझ हा अनलिमटेड हा फाय जी आणि मग अनलिमिटेड
नाही फाय जी आहे अन अनलिमिटेड नाही.
हम्म
माझा दिवस अ तिथं असलं की संपत नाही बॅलन्स अग संपत नाही बॅलन्स तिथं असल की दिवसभर एवढ जास्त त्यात बघायला होत नाही संपत नाही. वाया जातोय तिथं असलं तसं म हित आल्यापासन पोरं घेऊन बसाल्यात संपालाय बॅलन्स लगेच
ते दीड जी बी दोन जी बी असल की लगेच संप व्यस्त
सुटतोय लगेच.
हम्म म
काय नाही बाई नायी तिला
नाही व्हय अजून लई जणांना आला नाही बाई
होय ज्यांनी अगोदर अगोदर केल्यात त्यांना नाही आलं कुणाला.
हां हां
पैस आलं का नाही लाडक्या बहिणीचं
येऊन संपल पण
तुज आल्यात?
आल्यात की. का तुज आलं नाही?
नाही नव्हे आलं.
नाही. एकेकांचं आलं नाही ग आमच्या सासूचं पण आलं नाहीत. त्यांच आजपर्यंत एक पण हप्ता चु- चुकला नाही आणि ह्यावेळी कसं
होय होय नाही आलं. किती जणांचं तर आलं नाहीत
त्याचं पण आलं नाही
होय
होय म्हणजे बहुतेक आता हे मे महिन्याच येतंय की नाही तेव्हा एक
अ असंच म्हणालतीत गेल्या वेळेस पण अनेकदा आलं नव्हतं त्यावेळेस केवायसी कराय
यावेळी नव्वद टक्के लोकांना फक्त सोडल्यात ग आणि येतील घे
हम्म काय होते काय माहित
मला तर पैसे तर निस्ता अस्तरला आणि हेलाच चालल्यात
ह ह
अस्तर आणायचं लेस आणाय- च असं साठ- काय वाढवून देत्यात होय लोक हाय ह्याच्यात बी दहावीस
नाही द्या म्हणायचं दोरा तेन आणायला लागत नाही
लाग- तय की खरं काय बायका इथल्या मुल- कच्च्या अबंड हायत
आम्
हम्म
दोरा तेन आणायला लागतोय
होय दोरा असतंय लेस अस ते माझंच पन्नास साठ रुपये जात्यात तेव्हा शंभर दीडशे रुपये देणार
मग होयच की होय होय म्हणून कुठ तर दुकान वगैरे अस शॉप वगैरे अस ते की नाही रेडीमेड ब्ला ब्लाउज तेनं तिथं बघायचं पगारतेन देत्यात घरात शिवून दिली तरी पण चालते
तिथं होय नाही गारमेंटच आहे सोड काम मला बोलवाल्यात ते बरामोट वगैरे शिवायचं माग तेच करत होत की मी
हम
खरं ते कसं त्यांच दररोज आणायला जायचं द्यायला जायचं यचं ते नको वाटतयं गं
होय
पोरीसनी सोडाय जायंचं अजून पण बोलवत्यात तिकडं केलेलो दिसलो कणी बोलवत्यात अजून पण या तुम्हाना साधकाम देतो ते पण परवडतयं सोड म्हणजे एक पूर्ण बरमोठां रूपयाला हाय आणि निसता किसा लावायला म्हटलं तर साडेतीन रुपयला आहे
हम्म
मग ते बोलवाय लागल्यात या म्हणून
हा
म बघतो म्हटलं आता पोरी शाळेला गेल्याशिवाय नाही म्हणलं मग ते अजून ब्लाऊजचं ढीक पडल्यात ते तर श शिवून व्हायला पाहिजे
होय होय लेस पैसे लेस तुम्ही आणून द्या म्हनुण सांगायचं ग
हम् देत्यात लेस एक एक जण ते देत्यात एक एक जण लय म्हणजे बायका हे कर
ह म लेस जर होय लेस तुम्ही आणा म्हणुन सांगायचं नाही तर मग पैसे एक्स्ट्रा घ्यायच
होय
हम् असं करायसाठी आ तुला जायला लागत नाही लेस आणायला
चालतय की घे बघ दहा मिनिट
बरं बरं हा चालत हा